हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज? हा याय लागलाय.
हा मी काय चहा वगैरे झाला? हो झाला बघ.
हा तेच म्हंटलं मला ऍक्च्युली काय झालं वीस तारखेच्या आत कंप्लीट करा म्हणून मला कळवलं होत. अं मग बघू म्हंटल कोण आहे का फ्री.
हा हा हा ते बहूतेक आलाय ग्रुप वर मेसेज तो म्हणजे व्हॉट्सअप ला यायला लागलाय बघा ते
होय पर्सनली ते चॅटबुट आहेत ना त्याच्यावरून या
हा त्याच्यावरून या लागलाय बहिणीला पण आलेला म्हणजे आम्हाला दुसऱ्यांदा आला ना तो फोन माझे म्हणजे आम्हाला दुसऱ्या आलेले मग ते काय आम्ही नाही केलो
म्हणजे कॉलसाठी
हां
हो काम नाही मला
होय का
हा पहिला एकदा कम्प्लीट केलंय आम्ही
हा हा मला हे फर्स्ट टाइमच आले मला ते पुढे ते व्हॅलिडेशनच आहे ना
हा
हा ते आहे ते करते मी.
हा हा हा मी पण व्हॅलिडेशनमध्ये पण आहे.
नाही ते वलिडेशन नवे होत
ऑडिओ ऑडिओ वलिडेशन मध्ये हा
हा ते पूर्ण कॉल्स ऐकायचे आणि त्याच्यावर ते हा तुम्ही पण करता काय? तुमचा जर आवाज आवाज ब्रेक व्हालाय.
ब्रेक वालाय काय जरा हॉलमध्ये मु टी व्ही लावली आहे मग त्याच्यामुळ बॅकग्राउंड ला आवाज येणार म्हटलं. आता येतोय का आवाज?
हा आता या लागलाय. काय म्हणत होता तुम्ही?
तजे व्हॅलिडेशन म्हटलं ट्रान्स्क्रिप्शन मध्ये पण होते मग त्यातून आपल्याला सगळ्यांना ट्रान्स्क्रिप्शनच व्हॅलिडेशन त्यासाठी घेतलं ना.
हा हा ते व्हॅलिडेशन नाही म्हणागले मी अ कॉल व्हॅलिडेट करतात ना
हा तेच क ऑडिओ वॉलिडेशन हा
नाही ऑडिओ व्हॅलिडेशन आणि ट्रान्स्क्रिप्शन हे दोन आहेत ते नव्हे
ते नव्हे म तेच की दहा मिनटाचा ऑडिओ आपल्याला चेकिंगला येतो ना हा तेच ते ऑडिओ व्हेडिडेशनच आहे ते आता आपण हे कॉल करतो ना फोन फ्रेंडचे मग ते कॉल चेकिंग साठी हा
हम्
ते पण आहे मी ते पण करते कधी होईल तस जरा जरा करा लागले, हे घरात पण असते, ना पोर्या आहेत दोन.
मॅरिड आहे हो तुमी.
हा होय मॅरी
हा ह
कली आहे एका आहे सहा वर्षाची ऐ काय त्याच्यापेक्षा लहान त्यामुळ जरा त्यांच्यातून जरा कसं होईल तसं मग करते मग अ आणि माझ घरातल अन् असते शिलाई वगैरे ते पण करते ना
हम
ते पण आता जा आ काय पहिला शिलाईचच होतं मग आता हे जॉईन झाल्यापासून हे थोडं तेच थोडं
होय ते लोड होत आहे थोडं
होतय थोडं आता मध्ये जरा लग सीझन चालू होत त्यामुळे जरा जरा झालं, जरा धगधग झाली जरा.
ह म्हणजे ब्लाऊज वगैरे सगळंच करताय का.
ब्लाऊज वगैरे सगळं म्हणे लग्नाचे पण ब्लाउज आलेले आणि हे. पण अर्जंट त्यामुळे मला कळायचंच बंद झाले. ते करायचं आणि कुटलं सडायचं कळणच.
ह हो.
ह्
तुम्ही प्रॉपर कुठल्याात येथलाच आहात काय.
प्रॉपर इकडचे मी सांगलीचे आहे इकडचे. प्रॉपर्टी तसं पनली एवढं सांगू शकत नाही डिटेल्समध्ये.
हा नाही नाही पर्सनली डिटेल्स नाही, फक्त ठिकाण सांगू शकतोय आपण.
सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगू शकते मी बाकीच. काही नाही कर शकत डिटेल. हम्म आणि काय मग तू काय करतेस.
हो मी एम बी ए आहे
एम बी ए ला आहेस काय हा हा.
ह् भरपूर अंतर पडते नीट ते हा फर्स्ट इयर.
फस्ट इयर आहेस आहे हा ह माझ पण झाले.
कड चा आहे इचलकरंजीचा हे वाटलं मला.
तिकडचं आहे. हम्
हा हा.
माहेर तिकडच आहे, सासर इकड सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा माहेर. सांगली जिल्हा सासर आहे.
हा हा हा म करची.
हा हा हा हा हा. आणि काय मग. बाकीच घरात वगैरे सगळे आहेत व्यवस्थित.
हो आहे. सगळे मस्त तुमचे घरी सगळे.
आहेत आहेत माझ्या काही दोन मुली आहेत, आता बसल्यात त्या टी व्ही बघत. मग त्यांचा ज दंगा असतोय ना आवाज वगैरेला. करतत्या
होय लहान म्हटलं की असतेच की तसं. हम्म
हा हा चालेल चालेल की हा कल होतात आपला त्यानंतर मग तुम्ही फ्री असाल तर कंटिन्यू करू का? नंतर करू चालेल? काय हरकत नाही.
ह चाले नंतर कर म्हणजे, ज मिस्टर आई की जरा त्या बघतात ना तिला फोरन ना.
हा हा चालेल चालेल, मी आता काय फ्रीच अस. हा चालेल. होय होय आता फ्रीच असत.
आ हा चालेल मग कर मग.
हम्म सय
त म का
हम्म
नंतर बघू.
ब्लाऊज वगैरे कसं काय सगळे, वेगवेगळ्या पद्धतीचे वेगरे डिझाईनचे.
होय सगळे बॉटनेकचे सुूते प्रिन्स कडोरी
ह.
तसं म्हणजे डिझाईन वगैरे आता म्हणजे
पण मशीन आहे ते मम्मी करते. म्हणजे असं ब्लाऊज वगैरे नाही शिवत अं फक्त म्हणजे फिटिंग वगैरे किंवा असं कवर वगैरे तेन करताना. किंवा पायपुसणी असं करता मग मी पण जरा जरा जरा बघून शिकली. तच्याकडून पण असं. ते ब्लाऊज एकदा ट्राय केलत पण मला ते काय जमलंच नाही.
ब्लाऊज शिकायला पाहिजे ना मी पण मधी क्लास केला होता.
हा म्हणजे मी काय अस त्याचा क्लास पण काही केलो नाही आहे. ते बघून बघूनच असं म्हणजे टिप मारायला वगैरे शिकले. मग ते आपण असं युट्यूब वर वगैरे बघून कटिंग वगैरे करत नाही का?
हा.
हा तसं केलंत कटिंग पण ते काय वेगळंच झालं वेगळच झालत.
ते तसं नाही होत ते मोबाईल वेगळं पडतेय आणि क्लिअरली समोर आणून शिकलेलं वेगळं पडतय ते. ते शिकवण्याची पद्धत म्हण किंवा काय.
मी सगळे वेगवेगळे कट वगैर केलो पण नेमक कुठे? कठलं कुठ काय करायचं काय करायचं कळलंच नाही ते
आणि ब्लाऊज हे आसय म्हणजे विष आहे कणी सगळ्या असं चिंद्या करच्या आणि चिंद्या पुन्हा जोडायच्या
होय ते कुठलं कुठं ठेवायचं हेच कळत नाही.
कुठं काय?
हा म्हणजे मी काय केलंत. अ पहिला युट्यूब वर वगैरे बघितलं. आणि नंतर मम्मीचं एक ब्लाऊज खराब झालत. ते सगळं उसवलं आणि अं ते ठेवून त्याच्या वेळेस कटिंग केलत. हॅलो
हां हॅलो रेंज प्रॉब्लेम आहे जरा
हो हो हो ते मी काय केेलत हा आता याय लागलाय. मी काय केलंत ते सगळं जुनं होत एक ब्लाऊज मम्मीच ते उसवून सगळं ठेऊन त्याच्या मानानं कटिंग पण केलत. खरं नंतर ते मला काय कळालंच नाही? कसं काय जॉईन करायचं? वगैरे
ते नाही ते व्यवस्थित त पहिला वाटलंस क नाही मोबाईल ला बघून पेपर कट करून बघ जरा.
हा हा ते पण बघितलं मी खर ते कटिंग पर्यंत लक्षात येतय खर नंतर कोणता पार्ट कुठ जोडायचं तेच कळत नाही.
लक्षात नाही हा थांब ह हॅलो, हॅलो. पोरी मधी मधी येत्याच बोल त्यात आवाज यालाय ना आवाज हा हा तर जरा तेल पण आता बनवालतो ग मगाशी. ते केस जरा खूप तेल तेल आपण केसांना लावायला.
हा हा ते हेच छान होते की जास्वंद जास्वंदच.
जास्वंदाची फुलं वगैरे आहेत ना आमच्या झाडाला. कडीपत्ता हा ते सगळं गोळा केलो मगाशी. त्याच जरा मेथी तेन घालून जरा बनवून ठेवलं आता जस्ट तुझा फोन
हा हा ह ते पण छान होतय. आणि आपण मेथी तेन घालून परत तांदुळाच पाणी वगैरे घेऊन असं सिरम तयार केलं तरी ते पण छान होत.
होय काय मी ते मधी बघितलं युट्यूबला पण ते काय केलं नाही मी ते कधी केलं नाही.
ते ना म्हणजे ऑइली पण होत नाहीत केस छान होते. हा होय.
काय भिजवायचं
हा मेथी तासभर भिजवायच्या. आणि अ तांदूळ थोडस घ्यायच. आणि त्याला एक कड काढायचा ते तांदळाच ते पाणी घ्यायच आणि ते मेथीच पाणी घ्यायचं आणि आपण डबल व्हेलिंग मेथड यूज करताय ना हा तसंच ते दोन्ही एकत्र घेऊन त्याला बॉयल करून घ्यायच आणि मग त्यात थोडं सुमसुमीत झालं की ते मसाज करायच लावून असं
हा हा मग रात्रभर म्हणजे केस धुतलं तरी चालते दुसऱ्या दिवशी.
हा चालतय.
हा हा बघतेय ते पण इथे ऑइली ऑइली होतय हा
नाही होत.
हा हा बघते मी एकदा ते पण ट्राय करून बघते मी म्हणजे केस काय वा्हालंत खूपच गळायल्यात मध्ये ते लो ड्राय केसांना केलो ना. तेव्हापासून केसेच गळायला लागलेत.
ह
ते मध्ये जरा फंक्शन होता त्यामुळे जरा स्ट्रेटनिंग केलं. हा म म ते जरा फंक्शन होत ना नंदेच लग्न त्यावेळी जरा लो ड्राय करून केस स्ट्रेट केलेली मग त्यामुळे ते जरा
हा तसं जर करायचं असेल. तर कणी स्ट्रेट आपल्याला केस नॅचरलीच करायचा म्हणजे. पण केस धुतल्या धुतल्या की नाही विंचरले ना. तर स्ट्रेट होतात केस म्हणजे ओल्यामध्ये तसेच ठेवले तर. आणि करली पाहिजे जरी असली ना तरी ओल्यामधेच एका डायरेक्शनने फिरवले तरी म्हणजे नॅचरली असे होतात. पूर्ण हेवी मध्ये नाही पण थोडे आपण ते थोडे राऊंड करतो ना
हा हा हा हा तस कधी बघितले नाही मी करून, बघतो आता कधी तर.
ह चालेल
चालेल ठीक आहे. आणि काय मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काय बनवतेस का नाही.
होय बनवते की, हम्म जरा आहे सकाळचं शिल्लक आहे त्यामुळं असं जास्त आता काही करायला लागणार नाही. त्यामुळे निवांतच आहे
हा हा हा.
हम्म
बनवायचं.
हो आता ना कॉल कट होईल तुम्ही फ्री झाला की कळवा की मग.
हा हा नंतर करते मी जरा हे .